हॅलो.
हा बोला ताई.
हां.
म्हटलं ते पेमेंट दिसते ते मग तुम्ही अकाउंट तपासून पाहिले का, की आले म्हणून पैशे?
हाव.
हा का मग मॅसेज त मलेपण आला, पण त याच्यात त दाखवून नाई रायले ते.
अ त्याच्यावर क्लिक केलं तर काय आलं त्याच्यावर अकाउंटच्या याच्यात
ते मी कार्य ऍपवर तपाशेल समजा ते पैशाचा मेसेज आला का विचारलं त नाईये म्हणत समजत.
नाही नाही पैशचा मेसेज ते पेमेंटचा आहे की नाय त्याच्यावर क्लिक कराचं. आन त्याच्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये एकदमच आकडे बदलतात.
हां काय?
हम्म कारण मी काल माझे पाच कॉल झाले नंतर मी पेमेंटच्या याच्यावर क्लिक केल्याबरोबर मग अकाउंट मध्ये एकदम आकडे पहिले माझे दोन हजार पंचवीसचच होतं. अ नंतर मग क्लिक केल्याबरोबर एकदम पेमेंटच्या हेच्यात सहाशे तीन वाढले.
हां. हे कसं दाखवू रायलं जसं तेरा मेले तेरा मे चे दाखवू रायले ते एकशे सत्तर रुपये.
हां.
साठवले की दाखवू राहिले ते पाचशे रुपये?
हां हां हां.
आन आपल्या आठ जूनचे जून आणि या जून ते एकही दाखवू राहिले जुलैचे आट हे पाचशे रुपये.
आताचे़ हायेत ना मग ते?
हाव.
मंग येतील न खात्यात अजून ते, तपासनं सुरू चै न त्या्यचे.
हा काय? म्हणजे ते आता मेसेज पायला मी ते हा मग आतात काय मालूम पन खात्यात नई दिसले ते.
नाई मंग तेजे कार्य तपासनं सुरू आहेत ना, मंग नंत-
हा. हो बरोबर आहे. येतीन ते एकापरी
येतात ते रेकॉर्डिंग पूर्ण झाली तिस याची, त्याच्याशिवाय नाइ येतींन मग.
हा तसं काई अशीन ते आपल्या दिसू रायले, पन ते तिशयाची पूर्ण रेकॉर्डींग घेतीन नंतर पा टाकती.
माज्या याच्यात तशी मेसेज आलेली आहेत. फक्त मी आता बॅकेत गेली नाई ना अजून एंट्री मारून आली नाही.
हा हा.
बँंकेत आज जाणार आहे मी, पाहून घेईन आले काय ते सहाशे रुपये.
पाऊन घेत जा बरं मग.
हा ना म्हणजे समजते मग बरोबर आले म्हणून. कारण तसं समजून नाई राहीलं कोणी म्हणते त्याच्यावर टीक मार्क करेल आहेत. नाई टिकमार करेल, नसली तर येत नाईत
हा काय?
म्हणून राहिली तशी आता काय सांगाव.
आता पालाकीन बाई संध्याकाळी का हाय काय नाई. ते तर मला ते शितलताई डायरेक्ट म्हनत की काही पैशे येत नाई म्हणत हे जाणूनच आय.
आपण प्रयत्न करा, ह्योबी तसं कोण देऊन राहिलं आपल्याला एक रुपया?
सांगा बुवा.
आता आपण फोनवर इतकं दिवसभर बोलत राहतो कोणाकोणासोबत.
हा, नाही कस कोणीच नाही देत.
उलट आपल्याला रिचार्ज महिन्याचं तीनशे चारशे रुपयाचं रिचार्ज कराय लागते. मग त्याच्यापेक्षा बोलत राहा ना त्याच्यावर, काय करू लागे म्हणून तीस कॉल करा. नंतरच नंतर पाहून घेऊ.
हा बरोबर हाय. आ त्याचाही मसाल्याचा धंदा. तेचा हाय मसाल्याचा धंदा.
अशी प्रार्थना बघ.
हा सितार राऊत.
मसाल्याच मला वाटते वारखेळचे आहेत का ते.
हो मार्केटच्याच आात वाटते मसाल्याचा धंदा आहे म्हणत ताई माझा.
हा हा हा.
काम पण काही होत नाही मला.
नाही मग ते तसंच आहे ना, ज्याचं या कामात गुत तेल असलं की दुसरं काम होतच नाही. आणि याले का साहेब फोन लावा त्, याच्यावर नंबर डायल करा, नंबर पहा मग बोलत बसा. एकदम त्याच्यावरचा तेच्यावर नंबरही घेता येत ना.
नाही त्याच्यावरच्या त्याच्यावर नंबर नाही घेता येत.
तेच ना अरे आपण नंबर सेव्ह केलाय, म्हणून आपल्याला माहित आहे की बाबा हीच बाई आहे म्हणून. सोंडाळेची.
हो हो.
तसं माहित नाही, मी फोन आला की नंबर सेव्ह करून ठेवून देत असतो.
हां हां
नाव टाकून दिलं म्हणजे आपल्याला कधी सापडलं तर लावता येते. मग जवळ बसत्या हा मोबाईल घीत्या, मला काही टेन्शन नाही मग नाव सेव करायला.
हां हां.
त्याच्या जवळ असतात मग तरी आपण हे करतो की, भाऊ एकदम कसं काय बायायचे नाम सेव करून ठेवा. जवळ मग आमच्या बायाचेच नंबर किती मोठे आहेत तेच्यात.
हा आता तुम्ही गटाच्या तर तुमच्याकडं लय नाव असतील?
हा आता पोकळ्याच्या, वाळक्याच्या, कारल्याच्या.
हां हां.
सगळे येच्यात नंबर आहेत म
हा. हा.
ते ऑडिटचे कामं करून बाहेर अजून मी असतेच.
हो.
कारण तिचे अध्यक्ष, सचिवचे त्याच्या घरी गेलं, त्याची गॅस लागतात ना?
घ्यायचं लागतात त्याचे नंबर हा.
त्याच्यान मग बाहेरगावला जायची पण पंचीत पडते. गेलं तर समजा बसनं जा, नाहीतर मग ते कल्लाच करतात म्हणतात काही जाणे लागत बस म हे आपल्या घरी आहे भरपूर.
हा.
नाहीच म्हणतात बाहेर का. आपल्यासाठी जाऊ द्यात, दोन पैसे भेटतात कायच कराय लाग
बरोबर बायाला अशाच असते, आता ते इंगवले मॅडम सर्व सोंदडा हे दानापूर मग हिंगोली मॅडमच्या इकडे आहे की काय?
आमच्या दोघीच्या इकडेच होतं अन ते
हा मग दानापूर तुम्ही स हे करताय ना
दानापूर मधलेच काढून राहिली मी फक्त इकडचे त्याही येतात दानापूरले. कळाले? सोंदळा वारखे हे तिकडचे तेच काढून राहिले मी जाऊनच नाही राहिली बाहेरगावचं कराय. मी सर डायरेक्टच सांगितलं सर म्हणलं, माझं जमतच नाही बाहेरगावचं.
हां.
कारण गाडी असतील त्यांगोले मॅडम येतात बाई दुधाच्या गाडी. वगैरे बसू आमच्या इथं काही पटत नाही आता एकत्र कुटुंब आहे त्याच्यान सगळ्याच ऐकाय लागतंय.
बरोबर आहे बरोबर आहे.
त्या एकट्या आहेत त्याच्यान त्या जाऊ शकतात गाडीवर याच्यावर कुणाच्याही.
हो ते कोणाच्या गाड्यावर येता, कोणालाही हात आता आमची इथं बॅच तयार केलती ना तेनं तीस बायाची तर तिनं फुल जेवण तिनं स्वतः पुरवलं म्हणजे बनवून आणत जाते.
हाव काय कशाची बॅच?
अं ते ह ते मॅची होते ते अ आपला मसाले मसाल्याची मसाले हे ते सर्व पापड-गिपड केलं ना ते शिकवलं.
हा हा हा हा.
पापड तयार करनं त्याची बॅच होती. तीच बाई ती हव एक हिवरखेड्यात होती.
हातात येईन तशे काम ते कारण तेईले जाणं येन कोणी नेऊन देते काही करते.
हा पाणी, पाणी सुद्धा हा चहा सगळं. तीनं स्वतःहूनच केलं ते काम. हॅलो. हालो.
हॅलो, हा फोन आला वाटतंय अजून.
नाही मले नता आला तुमच्या जिकून आवाज नव्हता येत.
नाही माझ्यास याच्यावर नाही आला कोणाचाच.
नाही काय.
नाही. त्याच्या हिंगोले बाई आता आमच्या घरी ऑडिटसाठी आल्यानं मी त्याले स्पष्ट सांगितलं. म्हटलं मी बाई सर सांगतलंय मी काय ऑडिट बाहेर गावला येऊ नाय शकतं.
हा हा.
स्कुटीसाठीच तर हि वर खेडले पैसे भरले, म्हटलं स्कूटी घेऊ आपण त्याच्यापेक्षा.
बरोबर हाय.
बारा हजार पण काय म्हणताना पडली.
काय झालं.
गेम बंद पडली ती हिवरखेडची स्कूटीची, इलेक्ट्रिक स्कूटीची. हा बारा हजार भरून बसली आहे कायम भेटतात कि नाही.
हो भेटतील ना मग.
काय सांगावं आता एक वर्ष झालं.
हा ना.
सातव्या महिन्यातच भरले होते ना ते पैसे.
ते त्यांना असं वाटतं की जाऊ द्या. ते भेटले असते तर मग आपण ऑडिट काढायला गाडीवर गेलो असतो समजा.
हो हो, मग तुम्ही स्वतःहूनच काम केलं असतं.
हा मग स्वतःच केलं असतं, मग कोणाला म्हणाय नाही लागत ना की, बाबा मला गाडीवर नेऊन दे म्हणून.
हो आता माणसाचं गोष्ट घेत नाहीत रोज न्यायची.
नाही ना आमच्या इथं जर ते आता शेताची कामं सोडून माणसेच होत
नाही होत नाही नाही ना हेन, तेला तर हे रिकामच काम वाटते.
हा सकाळी गेले की रात्रीच घरी येतात मग कधी नेऊन देतील आपल्यालेले.
बरोबर हाय‌.
जमतच नाही द्यायचं.
जमतच नाही ते.
त्याच्या ते म्हणतात तुमच्या शंभर आणि दोनशे रुपयासाठी काय आमचे पुरा दिवस पळावा काय.
बरोबर आहे. आता सात हजार येतीन कधी? समजा तुम्ही जास्तच ऑडिट काढले तर समजा पैशाची वाढ होती तिच्या.
ते हाव ना मग, ते महिनाभर काम करसाल तर तेव्हा कुठं पैसे भेटतात.
आहे की नाही तसं होते का पेमेंट की पेमेंट बाय पेमेंट होते म्हणून
नाही ते सर लोक होते प्रभास संघाची मॅडम जेव्हा चेक दिन त्याच्यानंतर भेटते. तस भेटत नाही. सर लोक म्हणतील ते ऑडिट पाहतात, सी ए येतात, ऑडिट चेक करतात, त्याच्यानंतर त्याच पेमेंट निघते.
राहुना.
हम्म तसंच निघतच नाही ना.
तस निघतच नाही की.
अ ते हिशोब जुळला पाहिजे द्यायचा.
हा हा.
मग आपल्या घरच्या कामाचे याच्यातून होतही नाही नाही एवढं मोठं याच करण हे करण. आता आम्हाल अ गहू बिऊ निसून ठेवतो, म्हटलं तर चार पाच पोती गहू निसळून ठेवाय लागतात बारा महिन्याचे.
हा हो.
बारा महिने नाही जात.
आता पंधराजण आहेत. कटलंच आहे तुमचं तर कसं काय जातीन ते बारा महिन
हा मग आठ पंधरा दिवस तिकडे व्यवहार घ्यायचा असतोय सगळं तिकडे गेलो की आठ पंधरा दिवस त्याच्यात जातात.
हा.
दाय दाना करून ठेवा, सगळं घरीच करतोय आम्ही. हा त्याच्या मग स रोज उन्हाळ्याचे कामं लागले की महिना त्याच्यात जाते.
हम्म हम्म.
मग आपले हे कामं होत नाहीत ना बाकीचे.
नाही बाकीचे नाही.
सगळ्याची एक वर्सान तेव्हा कुठं सगळ बारा महिन्याच आपलं केल्या जाती.
हाव.
नाही तर मग, डाळ संपली की डाळ करायला वेळेवर बसाय लागती.
हो हो बरोबर हाय.
त्यांनं पहिले हे घरातले कामं करून घेतो आम्ही. रिकाम्या टायमात जे काम भेटलं ते करा.
हां हां हाल. हो. काय नाही, तुम्ही सांगा?
अ पाहु ना मागच्या दोन वर्षाला आली होती मी शीतलच्या घरी.
हा काय.
हा ते नाळे टोचणं होतं ना रात्रीचं.
हा हा.
तर आले होतेत हो मुक्कामी होतो आम्ही तिथं.
हाव काय तुमच्या देराणीची बहीणच आहे ना ती?
हा त्याच्या घरी चालवतो मग ते माझी देवराणी आणि मी. त्यांच घराच वास्तू होत त्यावेळेसही आलं होतं.
हा का?
हम्म आता आली की यीनं.
हा ये जा.
बोलावते ते पण, आता कसं चांगलं नाही वाटत नाही कामाशिवाय तसं.
नाही कामाशी चांगले नाही वाटतं खरं बोलतेय.
काम असलं तर मंग जाता येते.
हा हा.
आली की करीन ना कॉल.
हा करजा कॉल आला की.
हा. मग कसं बोलनंही होते. मग समोरा अमोरा समोर दिस लाग आज हे बळकशी
आता ते मी हे इथं आल्या की करतनं. हो हो. आता करू एका तासाने कर जा हा.
आ?
आता एका तासान कर जा म्हटलं.
हो हो
हा.